हॅलो हॅलो
ह
हा येत हा येतोय का आवाज
हा हा येतय
हा हा हम्म तेच म्हणलं लावया हा ह जेवलं सां
दोन झालं बघ
हा हा हा हा गपकीि हम्म्
अर का
काय आता दुपारी जरा आराम करायचं चालू आहे
तुम्ही कुठ गलेलाळा कुठार टपला वगैरे त्यां शेअर करा हा हा
आम्ही म्हणजे मे मध्येच जातो शक्य होतो जास्त करून आधी मध्ये काय जात नाही आधी मध्ये म्हणजे मुलांना सुट्टी असली की बागेत वगैरे जातोय
ह
बागेत घेऊन जायच म्हणजे त्यांना पण तेवढं बरं न परत मग शाळा चढ झाली की परत काय
हम्
आठवडाभर काय मिळत नाही मग हम् होय इथं होयचकणजित राणीबाग
हा हम्म आम्ही एकदा आलतो भगतसिंग बागेत
हा भगत सिंग बागवत पण हाक होय आता आणि एकदम सुविधा केल्यात जास्त म्हणजे आता ना बसायला अ पोहायला वगैरे स्विमिंग पूल वैगैरे सगळं केलंय
हो अस म
हम्म होय म्हणजे तेवढंच थोडंसं पाणी पण त्यात पोहायला ते छान केलंय हम्म रेल्वे रेल्वेच हे केलंय मुलांना बसण्यासाठी हम्म मग आमच्या इथं पण कसं आहे म्हणजे आमच्या कोपऱ्यावरच मंदिर आहे गणपतीचं
हा हा हा
म्हण गण गणेश जयंतीला आमच्या इथं मोठा कार्यक्रम असतोय सात दिवसाच पा हम्म सात दिवसाच पाराय नसतय बायक हम् बायका वगैरे म्हणजे सात दिवस पूर्णपणे पारायणला बसतात अ रोज संध्या कीर्तन असतंय
हा हा हा हां
कीर्तन प्रवचन वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे अशे असतात
अचच नाही हा हा हा
त्यामु सात दिवसाचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी महाप्रसाद रोज महाप्रसाद असतोय रोज हम्म म्हणजे कोण येईल त्याला कोणपण होते मग कोण इच्छे ना इच्छेन म्हणजे आता देवाचा आहे मुलावर सग जण इच्छे ना आपप आपल्यापरीन काय पण देततच होय दान करतात किंवा एक एकदम कसं आता आज समजा आज म्हणजे कोणत्यात महाराजांचं प्रवचन किंवा कीर्तन आहे तर एक म्हणजे एक दिवस अ एक जण सगळाच खर्च पूर्ण केला त्या म्हणजे त्या सगळ्याच व्यक्तींना जेवण घालतोय असं आहे
पूर्णन खर्च एकटा बघणार
हा एकाच घालायचं मग आपली आपली इच्छा असं काय म्हणजे कोणाला तू घ त घाल तू क अस का नाही पण देवाच कार्य म्हणजे आमच्या गत कोऱ्यावर एकम म्हणजे सगळे जण सात दिवस एकदम छान करते
हो काय मिळून म फोन करतात
आणि शेवटच्या दिवशी मग एकदम मोठा महाप्रसाद असतोय
हा हा हा हा
ते आणि वैयक्तिक मग म्हणजे इच्छे ना आप आपल्या
हा
पावत्या फडत्यात
कुठल्या एरियात आलं तुमचं इथ
आमचं म्हणजे गणेश नगर एरियातच आहे मग ते गण गणपतीचं मंदिर असल्यामुळे कसं गणेश नगर हा भागच पड म्हणजे नाव मिळालेय हम्म प्रसिद्ध झाले होय आणि कोण पण आलाय की मग तो म्हणजे मंदिर सांगितलं की येणाऱ्याला आपण बरोबर सापडते आणि इतर दिवशी काय मग म्हणजे एकादश एकादशीला वगरे रोज महिलांचं पण कीर्तन असते हम्म संध्याकाळी आता दुपारी महिलांनी म्हणजे बायकांची कामवरली की चार ते सहा या्या वेळी ठेवतात म हम्म होय रोज संध्याकाळी ते सात दिवस पण असतच आणि नंतर आता आता एकादशीला मोठ्या मोठ्या एकादशी वगैरे असश असल्या की नाही
हा हा
मला पण म्हणज हे मिळते म्हणून बायकांच पण तेवढंच बायकांना आपण विरंगुळा म्हणून ठेवत मग इच्छुक असणाऱ्या बायकां जात त ऐकायला त्यातून प ज्ञान भरपूर मिळते ना म्हणजे आपण जे करतोय संसार संसार गोष्टीच असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत एक एकदा असं होतय आपण ते रोजच्या जीवनात म्हणजे करत असतोय पण ते आपल्याला म्हणजे एवढं लक्षात येत नाही हा असं एक म्हणजे असं एकानं बोलले की आपण एकाने शांत राहायचं असते दोन्च जर भडकली तर त एकदमच वाय म्हणजे त्यातून तो बोध मिळतोय
ह
त्यामुळे ऐका गेल्यानंतर पण म्हणजे जास्त फायदा होतयं. कुठ तर आपल्या पण लक्षात येतयं की, हा. नाही. आता यांना जास्त राग आलायं त्यामुळे आपण जर असं थोडस शांत बस
होय. आणि छोट्या छोटी गोष्टी हाई ते बाहेर गेल्यानंतर म समजते आता देव देवस्थान या ठिकाणी तर शक्यतो जास्त समजते. ह हे पारायण, कीर्तन ठेवतात हे जनरली काय करायचं. काय नको हे सगळं कळतंय.
कळतय तेच की समजतं आणि आपल्याला पण म्हणजे एक ज्ञान येत - - आणि मन पण प्रसन्न राहतय नव्हं आपलं.
होय. होय. बरोबर आहे ते.
आता सका सकाळी बघा की मंदिरात जाऊन आलं तेवढं पूर्ण दिवस म्हणजे - - एकदम असा फ्री आणि छान वाटतोय दिवस.
ते बरोबर
तेच की म्हणुन मंदिरात रोज गे- - गेलं तर चांगलंच हाय. हम्म. मग आता खोपऱ्यावर आता एकदम जवळ असल्यामुळे आम्ही जातो
हा. हा. हा. रोजचं जात असशीला.
हा. म्हणजे ति - - थूनच शाळेत सोड्यायला जायला लागते ना मंदिरावरूनच. त्यामुळं जाताना जायचंच. नाहीतरी येत - - येतानं तर यायचं अस हाय रूटिंग. म तिथूनच येतोय. त्यामुळे जरा म आत जाऊन पाया पडून यायचंच मग. होय तेच. बरं वाटतयं. मन प्रसन्न होतय आणि घरात जरी म्हणजे - - काय टेन्शन वगैरे जरी असलं तरी पण ते म्हणजे एकदम हं जाऊ देत. आता म्हणजे एकदम मन फ्रेश असल्यामुळे लगेच हे हुतयं.
हा हालक वाटतयं. हं. ह बरोबर हाय. हम्म. त्या छोट्या छोट्या गोष्टीत पण समाधान मानून घेऊ घईल तेवढं आपल्याला बरं हाय. हैकि नई. हा. छोट्या छोट - - ट्या गोष्टीना रागावत बसायचं घरात आणि घरातच बसलं तर कसं त्या डिप्रेशन मध्ये तेच तेचं - - तेच तेच आठवतयं असं जरा बाहेर गेलं की हा. जरास बाहेरच्या जगात फिरलकी. हं. जर विसरायला पण होतय. काय पण टेन्शन - - असेल याज नसतंय टेन्शन खरं असेल तरी.
पण बारीक सारीक कायतर असतयं की रोजच्या जीवनात आपल्या काय तर काय तर घडत असतयच तेच की. म्हणून, हं म्हणून - - म्हणजे अ मंदिर वगैरे आहेत त्यामुळं म्हणजे जरा छान वाटतंय.
आणि आता म - - हो आणि मंदिरात आता गणपती हे ते असल्यामुळे जास्त आता - - अ संकष्टीला वगैरे म्हणजे क कंपल्सरी सगळे जात्यातचं.
हा. होय आणि काय वैशिष्ट् ट्य काय माहित नाही. गणपतीच्या मंदिरात एक प्रकारच वेगळंच रिलॅक्स मिळतयं. हैकनी, मला तरी अनुभव हाय. गणपतीच्या मजे - - हा कुठं पण गेलं तर असं वाटत नाही, पण गणपतीच्या मंदिरात गेलं कनी फ्रेश - -
होय. होय. फ्रेश वाटते आणि सगळंच सुरुवातच तिथून होते. श्री गणेशा.
हा. बरोबर हाय. हा म्हणूनचं श्री गणेशाचं नाव हाय, ते काय पहिला ल्यास सगळ ते बरोबर असयच. आपल्याला कळायला जरा अस वेळ होतोय.
होय होय तेच किंमत ते अस. गणपती पासून सुरुवात केली की काय वाटत नाही मग
काय वाटत नाही.
हो हम् ह.
ह ह ह.
आता गणपती सुरू झाले की आणि जायचं वेगवेगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायला वगैरे,
हा हो इ सर म्हणजे मोठे मोठे गणपती असतात आम्ही कधीत कधीतरी येतोय बघायला.
होय मोठा असतात गणपती बघण्यासारख गणपती असतात एक. एकापेक्षा एक छान असतात अ गणपती एकापेक्षा एक मूर्ती असतात. बघायलाच वेळ पाहिजेत. हा हा आनंद चतुर्थी घेत ल गर्दी
होय भरपूर गर्दी खरं कसं एका ठिकाणी उभारलं म्हणजे सगळे मूर्त्या बघायला मिळतात ना.
होय होय एका ठिकाणी उभारले की वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळत.
हा तब्या आतम होळतात बघायला.
हो शेवटच्या दिवशीच म्हणजे छान असते.
छ आणि ते डलबी ते. एक प्रकारचा उल्हासच वेगळा तो.
उलला आणि ते वातावरणच वेगळं असते पूर्ण होय आणि आपल्याला पण मुलांना घेऊन जाय म्हणजे जरा हे एकदमच.
होता होते होय होय बरोबर आहे. ते एक वेगळाच.
नाही गणपती वगैर जायचं चला असं होत. आणि गणपती आल्यानंतर पण दिवस बघा की एकदम म्हणजे पहिल्या . पाून ते आनंद चतुर्दशी पर्यंत
बघू आहे किती मुळ माणसांचं वेगवेगळं असतय की नाही.
होय आणि घरातलं वातावरण येत नाही सकाळी आरती संध्याकाळी आरती. आणि चेंज होतय सर आपल्या आपल्यात पण बदल होतोय.
बदल होते होय फेस्टिवल वगैरे जात असतेला गणपतीमध्येध्ये फेस्टिवल असते.
होय असते फेस्टिव्हल ला जाते की. इसरगंजी भरपूर म्हणजे असे बघण्यासारख्या भरपूर आहेत. बघायलाच वेळ पाहिजे. बघायला म्हणजे होय फेस्टिवल असतय फेस्टिवल. पण चांगलं असते पाळणं वगैरे लहान मुलं.
हा छान छान अस आणि वस्तू पण छान आहे त्यात कुठले पण. डेकोरेशन चे म्हणा काय तर ज्वेलरी म्हणा.
हो घ घरातल्या काय मिळत नाही असं नाही बघा. सगळं घरातलं तुम्हाला पायपुसणी पाासून. ते चांगलं म्हणजे भांड्या भांड्या पण कडईत.
अछ ब होय होय.
सगळं मिळते.
हा आलतो मी एकदा.
हा आणि बघायला पण मिळते ना वेगवेगळ व्हरायटी. तोरण वगैरे दरवाज्याची.
घलेलो फेस्टिवल म घेतले मिळ. तोरण छान होते भरपूर व्हरायटी होती हम्म.
पल वगैरे पर्स वगैरे लेडीज म्हणजे सगळं. सगळं सामान मिळते हम्म फिरून. फिरूंन घ्यायचं आपणं व्यंवस्थित व्हरायटी भरंपूर तरं लहांन मुलींच्यां. आतां मुली वगैरें घरांत असली की म्हणजे लागतांत आतां पोरींचं कार्यक्रम सारखंच असतांत शाळेंत.
होयं होंय होय होयं.
मंग तिथूंन थोडं आणलं की बरं पडतंय.
ज्वेलरी भरंपूर असतांत.
होयं आणि मुलींना कसं शाळेत सारखं लागतंयच गळ्यांत.
ज ते त म.
त्यामुळें असं अधी मधी कांहीं जायंला होतं नाहीं मंग आवर्जून. मिळतं नाहीं नाहीं मिळतं होयं होयं मिळतं तरं नाहीं. मंग एकदां घेतलें की मंग परंत आणि पुढच्यां कार्यक्रमांला परंत येऊं. उपयोगांला येते नां मंग त्यामुळं ते बरं पडते फेस्टिवलचं म्हणजे छान असतं बघण्यांसारखं. घेण्यांसांरख्यां असतांत वस्तूं.
हो
होयं
हो
हम्मं आणि कायं बोला
हम्मं
हॅलो हं
हम
ह